हॅलो!
हम्म काय बोलती!
काय हां काय नाही, आं!
वाळे का?
काय म्हणल्या?
वाळले
काय लावलस?
इथं वाळले का हाय रे.
हा, वाळलय वाळलय ना.
तुमचे होते काय ते भाजीवर.
हा, आमचे होते त्यांच्या समोरच्या काकूच्या होते अर्धी.
असच
अर्धच आ,
मी सकाळ उशीर काढून टाकलं काकूचे.
अरुण नका अरुणा अरुणा काकूची होती.
हो का,
आर्ध त्यांच्या आर्ध आमची होते.
इथे ती टाकली होती का.
त्यांनी त्याला ''अं''
कुठे टाकली होती.
त नाही वाटत नाही टाकली मम्मी न आर. ती त्यांनी नाही का जास्त शिजवून दिले वाटत ना मग त्यांचे थोडेसे हे झाले.
काय झालं.
काळा कलर आलं थोडं काळा कलर आला.
वाईट झाल.
व्हाईट झाले चांगले थोडेसे नाॅर्मल काहीतरी.
या आभाळामुळ.
हा, कडक ऊन असत मग ढवळे. फटक झाले असती.
काय काम चालू आहे तुझं.
काही नाही आता बशिवलय आता. तयारी करते विचार त्यासाठी,
उद्या जे उद्या जायचं तर आवर ते काहीतरी.
हा,
उद्यासाठी कपडे बिपडे काढून ठेवते ना.
बाहेर गेले का.
''आं''
रे
मम्मी.
भाऊ येनार आहे का.
अ मऊ बि येनारेय.
किती वाजता.
जाउ दहा एक वाजता. अ दहा एक वाजता जाऊ.
हम,
हम्म,
खात येणार आहे का वापस.
मुलं वापस नि का. किती वाजता येउ पहा येऊ तीन चार ला.
आकु वाचता येणारंय का वापस.
येणार आहे ना वापस मग
निर्मला काकु
त्या कुठे गेल्या
मला वाटल डाव झाला
अं येणारे ना
येणारये त्या वापस हम्
मम्मी कधी आली
मम्मी दोन वाजता आली
मम्मी कुंठ काही म्हणली काही चालले का काही मी म्हणलं शाळेतच चालल्या
नाही ते आहे ते एकदम ठरले, वाटतं त्यांच जाणार नव्हते बहुतेक
तसं तसं गेला कायदे
हां
काय सांगितलं मग
काय माहित काही ऑडिट क्रेडिट काही भरायचे ते वाटतं काही माहीत नाही
ऑडिट, क्रेडिट
ऑडीट, ऑडीट, असत वाटत ना कायतरी त्यांच ते
हम्
परत ते काही हे भरायचं राहिलं रजिस्टर ते भरायचे होते ते भरले
हं
आपल्या देणारे म्हणे हे
कसल ते
ते असंच ना ब काही गटांचं
आणि ते हे येणार होते ना
कोण कोण ऒ
सात दिवस प्रशिक्षण
हां ते एखांद वेळस आपल्या गावात नाही होणारे वाटते ते नाही म्हणत होते
आम्ही तर नावं दिली
एखाद इथं नाही म्हणत होती, घर ते आणि गावाकडे असलं का मग बया पाच पाच मिनिटाल उठून जात्या म्हणे ते बसत नाही म्हणे नीट नाही करत म्हणे त्या, त्याच्यामुळे समजा शहरी ठिकाणी असलं का दुसरे गावी असल्या बया, समजा बसता पाच वाजेपर्यंत तिथंच
दुसऱ्या ठिकाणी असल्यावर बया जात नाही ना लवकर
हा गावातच असलं का मग बई मग हे राहिल ते राहिलं करत त्या म्हणे बसत नाही म्हणे बया
हां
तसं त्या म्हणी पहिन मी विचारून परत रेकॉर्ड बी भरायचे आहे म्हणे
हां
आपले रेकॉर्ड तयार पाहिजे पाच गटांच काय आहे पर ते दहाजनी मिळून ल लोन घ्यायचं ये
हा
ट्रॅक्टर घ्यायचं वाटत मगते समजा ते दहा जणी मिळून लोन घ्यायचं ट्रॅक्टर घ्यायचं मग परत ते ट्रॅक्टरच्या याच्या कामावर अवजार घ्यायची वाटतं
व्यवसाय सुरू करायचा असं.
वेरवेेगळ्या बाजूंनी का?
नाई या आग वेगवेगळ्या दहा जणी का? आपल्याच गटातल्या ना दहा जणी.
हम्म.
हम्म. दहा जणीनी मिळून ट्रॅक्टर घ्यायचा यक. आणि ते नाय समजा मग ते जाईन ना समजा असं कामाला. तर मग त्याच्या चुकून जे पैसे येईल का त्याच्यातून मग त्याची बी आवजार अन् ती घ्यायची समजा ट्रॅक्टरची.
हाव का?
मग हा मग त्याच्यातून गटाच्याय बायांला फायदा होईल असं.
हम्म.